आवाज येवुन रायला का?
हा येऊन राहिला, तुम्हाला नाही आला काय?
हा मला आवाज येऊ रायला.
बोला, चल चहा पाणी झाल काय?
हो झालं चहा पाणी.
हो काय, पाऊस चालू आहे काय?
हो चालूच आहे दिवसभराचा पाऊस.
हाव काय.
काही ऊन तपू राहिलं पाणी येते.
हा.
असं होऊक राहिला दिवस भराचा चालू आहे.
हो कधी येते जाते.
हम्म.
हह हाव कसं आहे पावसाचं.
हम्म तुमचं झाला की नाही चापाणी.
हाव चहा पाणी झालं.
हा.
तेच काम करा, झाड-झुड करा, चहा पाणी करा.
हम्म आताच हाच टाइम झाला झाडझुडचा.
हा. हम् हॅलो हॅलो.
हॅलो.
हा.
हॅलो, काय करू राहिली? काही नाही, कोणाचा फोन आला?
त्या मम्मीच्या सर चा फोन, चालू आसल चालू आसल. होव, जेवण झाल काय तुमचं?
आहं
त्या व्हय हाव, आज काय केलं? खायली.
आज काय?
हम्म.
तुझ्या घरी काय केल आज नवीन?
आज आमच्या घरी ढोकळा केला. हा हॅलो, ते सरचा फोन होता.
हा काय.
हा मग नाही म्हणता नाही आलं दुसरा कोणाचा अस तर ठेवला असता.
हाव ना.
हाव.
हम्
हाव तेच पाहिजे खायाले.
हम्म.
खायचं सांगा नवीन नवीन इडल्या कराई ढोकळा कराई आपे कराई.
हा.
हम्म तुमच्या घरी सांगत असतील ना स लेकरं हे कराई ते कराई.
हो आमच्या घरी हि सांगते.
आमच्याकड चालूच राहायते यायचे. सोचलेच असतात सदई हे पाहिजे ते पाहिजे भाजी न पोळी नाहीच पाहिजे.
हा पाहिजे लेकरायले काय काय नवीन.
हा भाजी न पोळीच जसं सकाळी काही काही दे आवडतच नाई भर झालं काही काही नवीन नवीन नीगेलाय आपल्या वेळेस तर भात करण भाजीच होती शीवाण पहिले नव्हतं एवढं काही फॅक्टर नव्हत्या ना कंपन्या न होतही आपल्याले कोणी दे नाही.
नाही.
होव देना मला आजून से देत नाही जात जात गरवाजी जेवाण बसा शाळेत जा पाच वाजेपर्यंत.
हम् सकाळ पासून पाच वाजेपर्यंत घरी याचं काम नाही.
हो खरंच बॉटल नेली की तिकडेच पाणी तिकडेच जेवण आणि तिकडेच सगड.
हम्म.
हम्म. आता आपण देतोय ना करून तेयले म्हणून तेच आहे बरोबर आहे दे आई करून.
हा आपल्या आईच आईपाशी टाईम नसे ना
हा.
आपल्या आईलाही स्वयंपाक करण अन जाणं अन काम करणं आता आपण आहे घरी जवा आपल्या पशी टाईम हाय. हे म्हणून आपल्याच्या ना म ते करणार हम्
ट्युशनले चालली आता पोरगीमाली.
हा ओके गावातच लावाले का ट्यूशन? ट्युशन गावात जा लावाला.
हो गावातस.
हा का?
हा ह कस रिव्हजन होते मंग ते
हो हो ऐकत घरी अभ्यास करत नाहीत ना.
नाही ना घरी ऐकत नाहीत ना.
ट्युशन मध्ये कस तरी दबून राहतात करतात.
हो हो. ट्युशनच कसं तेच टीचर आहेत ना यांना शिकवलेत त्या टीचरात गावात म्हणजे तेले बरोबर समजते मग घरी ऐकत नाही ना आता थोडा केला तिन अभ्यास आहे का परी पण बाकी गेली आता बाकीचा अभ्यास तिकडे म्हणे?
ट्युशन लावाच लागते घरी एवढं होत नाही ना अभ्यास आपल्या म्हटलं ऐकत नाही. टिचरच्या म्हणाल आयकता काय.
आणि ते किती वेळेच चालू आहे वाजले का पाच वाजले का पाच
आजपासूनच लावली.
नाही दोन तीन दिवस झाले आहे चालू पण ते पाणी असत ति जनं काल काही गेली नाही आता तिला म्हटलं पाणी नाही आता ऊनता फुरायला जाय
हा
गेली मग आता
हू बरी लावली
हा
आमच्या ह्यालाही लावायला लागते पण याची कोणी घेणार आहे की नाही काही माहितही नाही
तो घरी ऐकत असशीन ना शिकवलेलं ऐकत असशीन ना शिकवत असतान तर तुम्ही
नाही ऐकत नाही तो
ऐकत नाही घ्या
हू बस झालं बस झालं असंच करते थोडस जेवढा होमवर्क असते तेवढं लिव्याचं काम करते फक्त आणि बस बाकी मग म्हणते की बस झाला अन् ते झाला अभ्यास
ते ट्युशनले कस सगळीले एकसारखं देतात सगळीचं होमवर्क एकसारखं दाखव हेती काय सांगा ते म्हणते मग करीन मग करीन
मग करीन थोड्या वेळानं थोड्या वेळानं पाठांतरच करीलाय अ रड येते मग जास्त नादा लावला की रडन येते
हा तरी छडीचा भेवा आहे तर ट्युशनले छडीचा भेवा आहे
हा ते म्हणजे आपल्या म्हटलं हाय आपलं म्हटलं ऐकत नाहीत अन टीचरच्या म्हटलं बाहेर दुसऱ्याच्या म्हटलं तरी ऐकतात
हो
जाईन ते
हा तसच पाहिजे पण ते टीचर सांगल्या कडकच पाहिजंत
हू टीचर कडक असल्या तर लक्षही देतात लगे त्याच्या लक्षात ही रायते
हा आपण कितीही कडकपणा केला तरी आपल्याला कदर येतेच टीचरच काय नाही जे पाहिजे ते पाहिजेच हू बरं आहे पण हे टीचर लोकवायचंय
हा आपल्या आता दुपार लागू खेळला त्याला म्हटलं थोडा वेळ झोपून दे ते आता ते उठला उठटा बरोबर मित्राले आणला बोलवून आणि खेळायला सुरू
होय आता खेळण
हाव का
हू
आम्ही तर आल्याबरोबर नहत पूर्ण करून घे अभ्यास आणि मग ट्यूशन ला राहते मग ट्युशनचा अभ्यास येते बई तुले असं सांगतलं मग आता कुठेे जरासा मोबाईल पाहिला
हा
नाहीत दिवसभर मोबाईल पाहते ट्युशनच्या ना ते अभ्यास करून घेऊ राहिली तीकुण आल्यावर ट्यूशन लावते ट्यूशनचा अभ्यास करते मग
मग हे चांगलं वळण सुरू लागलं ना ते बरोबर तीकून आल्याबरोबर हा अभ्यास मग तो शिल्लकचा जास्तीचा अभ्यास होते ट्युशनचा
तिने इतक्या दिवस तसच केला तीथून आली की मोबाईल पा आहे म मोबाईल पय ना.
नाही जास्त मोबाईल काय करत तर
अजून काय चालूय म
काही नाही अजून हे पाण्याच्या गोष्टी चालूत बाहेच्या तरी. पाणी ऊन येते म्हणतात थोडस लाईट आपण कपडे बाहेर नेले कि पाणी येते असं तीन चार वेळ झाला म्हनता.
हा हा.
हम्म.
हम् बरं आहे ना पाणी पावसाच असो काही धंदे नसले की मग टाईम काही माहित नाही पडत दिवस चालला जाते.
अ हा. दोन वेळ मी नेले बाहेरून घरात आणले.
आम्ही चे नेले नाही ताई ओ मी आणले एक व ज इठून दिले तिकडेच तेच डबल हाताहीने लावला.
नाही मग ते वयलेने कि वास येते मग.
फॅन खाली टाकले की वळता.
हम्म फॅन खाली टाकायचे वळतात मग.
हम् फोनातून आवाज येऊन राहिला कोणाचा.
हा. हो तू त जा त तू का. डब्या आहेत अडचितले म्हणतात ते.
त्याला आवाज कमी त्याचाच आवाज जास्त येरायला.
हा हो काय. अच्छा ताई. आवाज जोरात हाय. त्याले माहित नाही
माहीत नाही आहे
नाही मी इकडे बसल तरी मी आवाजाचा नाही दूर आली पण तो आवाज येेवनच राहिला
हा आवाज येतेस
या फोनच त असा आहे प्रष्ट आवाज येते ना.
हो
काय म्हणतात वारीले गिरीले कोणी जात नाही का मग पंढरपूर
नाही आम्ही गेलो होतो आ अधिक महिन्यातच
अधिक महिन्यात अधिक पुण्य कमावलं मग
हो
ह हा पाचपट्टीचं दर्शन घेतलं नाही-
हा.
असं म्हटल.
तुम तुम अधिक महिन्यात किती पण.
तीनपट
तीन पट दर्शन झालं मग आमं.
तीन महिन्या तीन वर्षातून येते की तो होता तीन पट होते तीन वेळा
हो काय हम् चांगलं झालं आमचं तीन पट.
हा चांगलं झालं अधिक महिन्यातलं सगळंच काही देवाचं करणं चांगलं आहे म्हणतात ना
हा ना तीन वर्षातून येत ना अधिक मास.
ह हं हं. हो तस तीन वर्ष जाण होत होत काय हं. अधिक महिन्यातलं खरंच चांगलंय म्हणतात भा आपण आपल्या ज एवढं. पाडल्या जाते काय हे कामं करून हे करून केलं तर होती म्हणा.
अस असले तरे. जमतच नाही जास्त घरचे काम सोडून जाण होत
अ केलं तर होती पण मग करू करून म्हटलं काहीच होत नाही
हो बर ठीक आहे मग, हा